येतय का हा अता ह्या नंबर वर ते फायजे असल्यावर येतय
ते ॲप वरन भारी येतय आवाज असं नाही की अडाकतय खरखरतय
फाईजी हाय ना त्याला सांगा
आयला डोकस कुणाचं फिरले र डोसकु कुणाच फिरलया
पोरगं लागलय माग येत म्हण
त पाऊस नाही का
पावसा आहे बाहेर हाय तरी निघालोय रेनकोट घालुन भाईर
कुठे केर न त्याला नाईच की डोक फिरलय होय बग की ग
आवाज लइ जोरात आहे वा वहिनीचा
डोक फिरले का नाही फिरले का मला वाटलं सागरला सांगत असल अरे नात त्याच घेत
नाही नाही नाही नाही नाही मारल्याल नाई तुला बी आवाज क्लिअर येत असेल ना हम्
अला लाइच गर्दी आता पाच सहा दिवस वाटच लागणार इथं
अ दुकानात काय
नाही नाही इथंआळंदीत आता दिंडी आहे ना त्यामुळे जाम होणार आहे सगळं आता आता ब रस्ता आता बंद करतील एक दोन दिवसान आता बघ कि लाईन लागल्या दोन दोन तीन
हे दर वर्षी असतयं ना म तुम चं बि दुकान बंद असतय का दुकान बंद असतंय ना
नाही नाही चालू असतंय कि आधी आतल्याच साईडला होतं ना आता आपण बा बाहेर गेलो ना
बरं
फाट्याला बण त होते फाट्यापासन सहाशे मीटर आत होतं. फाट्यापासून आत आपलं आतल्या रोडवर आलं ना आपलं आता दुकान त्यामुळे आता आळंदीचं कस्टमर होत नाही आता आता फक्त इथलीच आता आळंदीत माल वगैरे टाकत येत नाही सहा सात दिवस
आता मंडप बिंडप सगळं चालू झालं तयारी
हा हा ह बर बाकी
बाकी काय निवांत आता कुठं निघालाच
होय होय चालत निघालोय चालतो जरा तुझ्यागतच आता पाऊस आहे आणि काय ऑप्शन नाही पाच कॉल करायचं बायकोच्या हेज्यावरण केलेत फोन बाकी हाय कि बाकी काय म आला काय विचार होता हा लक्षातनं गेलं बघ ह ह रील्स बघितल्या काय रील्स व्हायरल होत्यात त्या
रील्स हा बघितली बघितली
डायरेक्ट डिस्प्लेला आली का तू ह्याच्यात ना बघितले इंस्टावर आलं होतं काय तुला वर
नाही ते इंस्टावर बघतय ना इंस्टा आधी मधी त्या वेळेला चालतं वरती हा उघडल्यावरच दिसते की वर
हा
नाही मी ह्याच्यावर बघितलं व्हॉट्सअप नाही ह्याच्यावर बघितलं मी व्हॉट्सअपचं स्टेटस बघत होत
हा हा हा ह
म्हणजे स्टेटसवरर ते आलं आणि त्यात परत क्लिक केलं की
हा हा हा चालतंय कि बर बर तस बघितलास होय.. हा हा व्हायरल आता ट्रिक घावल्या ती व्हायरल होत्या ती आता रील्स आज दहा हजार जणांनी पंधरा हजार जणांनी बघित रील्स पहिली होती नाही तीन लाख झाला म
हळू हळू जात
होओ एक मिलियन ला लई कष्ट आहेत यात
मग ते पैसे कधी भेटतात त्याला
पैसे नसत्यात इंस्टाला पैसे नसत्यात इंस्टाला कस आहे माहिती ते काय इनस्टाला पैसे नाही मिळत ते कामं असत मार्केटिंगची नाही नाही मार्केटिंग ज आता कंपनी असत का नाही
ते फॉलोवर जास्त असले की कंपनीत ते
हा ऑफर करते ऑफर म्हणजे त्यात प्रोजेक्ट असतो ते हा प्रोजेक्ट त्यांचा येतो मग एवढ्या आमच्यासाठी दोन तीन रीलल्स करून द्या एवढे पैसे देणार.
हा मग ते ह जगतचते तेनी आधी होतो ना बाबूलालजी चौधरीकडे होतो ना कामाला. ते त्याची वाईफ पण घेतती ना. पैसे त्याची पन्नास हजार एक लाख
ह नाही नाही कंपनी कशी आहे त्यावर आहे. कंपनी साधी असली तर म्हणजे आप आपलं ह कमी अस लं म्हणजे. हा म म हा मग त्याला जास्त. मिळणार कमी असणाऱ्याला कमी मिळते दोन तीन हजार तीन चार हजार असं. प्रत्येकाला वेगवेगळ आहेत.
काय हळू होते.
हो.
झटका लागला, तर एक पण एकदा, पण होऊन जाते सगळं
आलो बरच अ. मग ते आमच आता सुरुवात आहे आम्हाला. एवढं देणार नाही, पण मी म्हणतोय फेमस जरी झालं, तरी बास आहे. फेमस झालं की हळूहळू मग कसं आहे, तिथल्या कंपन्यांचं काम मिळूदे नं मिळूदे इस्लामपुरातली माणस. असं बोलवत.
हम्म हम्म हम्म.
दोन हजार देतो, आमच्या ह्याला या आमची अडव्हटाईज करा, ओपनिंगला या असं.
हम्म हम्म हम्म.
आपल्याला काय आपल्या मे म्हनती मे म्हनती सगळ राहून. काय कोण बोलवू दे न बोललू दे, आपल्याधंद्याला तर उपयोगी पडणार. धंद्याच आता अडवटाईज करायला लागल्या की. त जणं बघा ना आपते.
ते महत्त्वाचं आहे ते बाकी त्याच्या बरोबर हे पऊन जातं या.
हो मग तेच. म्हण चाललंय जरा आता टाइमपास, काय बघ आता मला त्या नाश्त्यात. आम्हाला सक्सेसच मिळ झाले, किती धडपडते नाशत्यासाठी.
म आपलं एकय ते एकावरच फोकस ठेवायचां. एकदम सगळं. केलं का नाही, मग तेला आता वडापाव चांगला चाला लागलेय. क्वालिटी कमी होणार, ती होणार मग ती.
ती ब नाही आहे, ती ब ना आहे, अस असते हा. आता माझं काय डोक्यातलन तर आता ग्लास आणायचे पांढरे हप्ता. आणि घरात बसून छापायचे.
हा ते दुकानदाराला ऐकायचं नाही तर असं.
नाही दुकान नाही नाही नाही नाही आपलं स्वतःच स्वतःच. मी मध्ये काढले ग्लास काय छापले मी स्वतः.
आणिज
पुूर्णच झालेत परत. हा आपले लोकच आहे रे सागर मटठ्याच्या.
पण ते असं पेल्यानंतर त्या ग्लास फेकूनच देणार ना, तसलाच ग्लास होतो.
हो युज अन थ्रो होय. अरे ते फेकू दे, पण ते ब्रँडिंग असलं, जोरात झालं होत. प्रत्येक जण फोटो काढवत प्रत्येक जण. अससल ब्रँडिंग झाले. पण ते परत मला करायला जमलं नाही. ते छापायला टाइमच नाही.
त केलतस कसं काय.
ते आपला घर आपलं हे, जाऊ शिक्का मारायचा मिळतो का कागदावर.
हा हा हा काल काल हा.
हा मग तसलाही नाही शिक्का असं, आता इझिली मारायला मिळत. तसला येत म तसल्या शिक्क्यान मी एक ग्लास. तोर मार होत शिक्का.
बर.
दिवसाला वीस वीस रोल करत होतो. काम एवढं वाढलं. एवढं काम वाढलं त्या मट्ट्यालाच टाइम जायला लागला दोन दोन वायण. मग ते बंद केलं मग ते, आता ऑलरेडी आधीच आपण करून. ठेवायचं असं डॉक्टर आहे हा हा मग. तीस वक्तत आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चालू कराय म्हण
म्हणजे थंडीच्या टायमेला
हो
म्हणजे पावसाळा जाईल का
होय होय नाही नाही नसती आता ह्या वर्षी काय माहिती. कसं आहे काय आहे नाही गणपती सप्टेंबर मध्ये येत.
गणपतीच्या वेळेला तर पावसाळा असतोच नाही म ते हा तेच काय? ऑक्टोबर मध्ये कर चालू मग सप्टेंबर
नाही दुखन चालू करायचं जाई ना आता महाग लागले तर बाग. ककी ज गिराय का म्हणा भेटल त म्हणते नाश्ता तरी करा काहीतरी करा सुरू पण त्यांना ह सांगून प्रॉब्लेम काय उपयोग आहे आता बघ मी जर नाश्ता सुरू केला ग नाही कि त्याचा जम बसायला एक दोन तीन महिने चार महिने चौ्या मन्यात ज बेतट चालगलू के ब करा लागते.
हे बंद करा मग ती सगळी एकत्र नाही जमणार.
हा एकत्र जमल की पण कामगाराच्या भरसेव कामगार ठेवून केलं पाहिजे मग कामगार ठेवायचं म्हटल्यावर एक गाडा वेगळा पाहिजे.
होय होय.
आणिण एका गाड्यावर दोन कच जमान
अरे पण ते लोड होणार ना परत ते म्याचं पण करा आणि परत ते वडापावचं पण करा ते पण करा.
आपल्याला प्रगती करायची आहे म्हटल्या केलं पाहिजे अस ते दोन गाडं लावलं पाहिजेत आादा हा माड एक गाडा पण त जुून आहे ओल्ड ओल्ड आहे ति त एवढा खास नाही स्टीलचा पाहिजे जरा नाही दिलं ज थर्ड क्लास वाटते. बाला्ट्या काय होते आता आता आहेच की हा तथच हा तथ. नाही नाही करा कशाला लागते कायमच ठेवलं. हम् बाकी काय मग झालं का तुमचं पिऊन बिऊन
अरे ते काय झालं माझ का दुकानात आलं मिस्त्री तें काय सारखं आम्ही ते स्प्रेड आणलंच तेन मामेचपॅटपिया लागलो. मग ते प्रत्येक वेळेला बियर दारू हि शब्द वापरायला लागला. मग त्याला म्हणलं तू आम्हाला शिकू नको तू थंमस पिणारा माणूस बिरच एवढं मोठ मोठ पकू नको दम असल तर पी म्हणलं. मग ते घेतलं सिरियस आणि त्या बाजूलाे. सोड दो हजार बारा मग तो पण म्ह राज. तो यायला लागला की मी पण येणार. ते मला ढकायला लागल तू पण पि मी म्हणल. म्हणलं तुमच्या दोघांच्या बांध म मी नाही फ म्हणलं.
हा हा हा.
द म्ह एक दोन रेडबल पिन तुमच्या बरोबर नाहीतर म्हणलं तुम्ही दोघच जा. तो म्हटला नाही नाही नाही दोघं नाही तुला पण यावं लागणार म्हणजे तो म्हणलं मग तो राजू. म्हण त्याला म्हणल अस तो डायरेक्ट वय म्हणायला लागला. ू आधी जाध पिल. म्ह नाही नाही पिलं म्हटलं मग. ते दुसरा मिस्त्री यायलाच तयार नाही त्याला फोन लावतोय. फोन उचलत नाही म्हणलं झालं वाटतं आता कॅन्सल जाव म्हणलं. फिरायला मग त्यावर पाऊस आला थांबलो. गेला पुढे गेलो तोवर त्या मत्रीचा फोन आला. म्हणलं आम्ही द्वारका पा्पाची थांबलोय य म्हणलं. मग आली आणि आतल्या साईड ला म तिथुपय बरक्या बरक्या छोट्या छोट्या रूम आहेत. त्यामध्ये मग बस. बसलो आम्ही मग मी दोन पिलो. बतोल आणली मग म्हणलं मला पण एक पाहिजे अनेक मग मी अनेक पिल ती. तीन पिली आणि त्याला म्हणलं आता. रात्र हाय का नाय. राम मिसत्री आहे का तो म्हणला आता रात्री मुक्का घ्यायला जाऊ नको म्हणलं बायक. नाही तर ब असल म्हणला नाही ती बायक उशर असली की नाही. जोड्यान माराल म्हटलं मुका घेतल्यावर हा हा.